हॅलो
हॅलो राम राम.
हा राम राम
आवाज येतोय का?
हा येते येते तुम्हाला तुम्हाला येतोय का आवाजं?
हा यायला यायलाय.
ह काय चालील
काही नाही बस आता आखाडी लागती
हा
हम्म त्याच्यात आता काय आखाडीचं काय देव हे ते करतात
हो आपला हिंदू धर्मात तर आहे त.
हम्म म्हणजे शेतकऱ्यांच आहे ते सण आज आखाडी म्हणजे काय असं नाही कि कुठं शहरातल्याचा नसा म्हणजे याच म्हणजे शहरातल्याला काय घेन देण नसते ना.
नाही नाही ते म्हणजे कसं लोकसंख्या खूप हे रे मानणार नाही जास्त लोक त्याच्यामु
माननार नाही नाही त्यांना टाइम च नसते ती आगाव काही करायला.
एज्युके हा एज्युकेटेड असल्यामुळेच ते बिझी असतात.
हम्म. आता आता आपल्या याच्यामध्य शेतकरी आपण हे आपण समजा शेतकरीच आहे ना?
हम्म.
आपल्याला माहित आहे बुवा की आता शेतकऱ्याच हे आता थोडस म्हणजे पीखे ते बरोबर असल झालं की आखाडी लागती म्हणजे अ हे झालं समजा पाऊस पडला आण पंधरा वीस दिवस झाले की आखाडी लागती
तेच ना.
आखाडीच्या नंतर मग डबल अस म्हणजे पावसाळ्याच्या नंतर आखाडीच्या नंतर ते तुळशीचे लगन हे ते मग सणच लागत जातात ना.
ह आप म्हातारा आपल्याकडचे म्हातारा लोक खूप मानतात ना पुन्हा पाय दिंडीला जातात म तराज बात
मानायलाच पाहिजे ना हो आपला ते हे आहे धर्म आहे हिंदू धर्म आहे ना. आता तुम्ही विचार करा आज अ आम्ही म्हणजे पेपर देत होतो
हम्म
तर एक म्हणजे शिखाचा शिक्षक आमच्या इथं
हं..
तर ते पेपर मधी गार्डनिंग ला असताना माळ जपत होता
हा.
म्हणजे मी बघितलं म्हणजे ते म्हणजे इतकं असं म्हणजे की बा माळ जपण हे करणं म्हणजे त्यांच देवाला मा तुम्ही विचार करा ना.
मानतात ते गुरु गोविंदला खूप मानतात ना ते पण
कोण हो ना हो ना म्हणजे आपण बी कुठं कमी पडतो आपण हाशी मजाक करून घेतो. काही गोष्टी
हो ना ओ.
तर त्या म्हणजे थोडं टाळल्या पाहिजे ना की बा आपले सण आहेत आपण मजा घेतोय म्हणजे सण आहे आपण देव आहे आपला आपलं आहे ना सगळं?
हो ना गोराच असं म्हणजे
जे मानालय हम्म ची मानायले आपण त्याला म्हणतो काय पडलं त्याच्यात काय होणार आहे त्यानं.
हम्म. जसं की आता सम एखादं म चिकन मटण खा मटण खाणारा माणूस असतोय. ते आपल्याला म्हणतय की काही नाही त्याच्यात. माय घालून फायदा अस तसं.
हा ते म्हणते अजून एक बघा तुम्ही की म्हणजे असं काही लोक मुद्दामून करतात का. काय करतात काय माहित म्हणतात भावा काय वार पाळायचा आणि काय शनिवारन काय सोमवार रन
हम्म दुसऱ्याच पण मनातल्या सुद्धा. हा दुसऱ्या दुसऱ्याचे पण मनातली श्रद्धा अस कमी होत जाते ना हम.
ह म्हणजे काय हटकून करायचं का काय करायचं काय समजत नाही आपल्याला.
हो नाही नाही हटकून तर जे आता कस सवय असतात. कोणाला जीबेची चव आवडली मटणाची तर.
नाही नाही खाण्याबद्दल आपण बोलच ना ना हो.
हम पण असं निंदा नाही केली पाहिजे हे बरोबर.
निंदा म्हणजे की बुवा. काय शनिवार शनिवार काय धरायताय काय मग शनिवारी खाल्लत काय होणार आहे का.
हम्म.
म्हणजे हे कोण सांगितले अर बाबा त्याची श्रद्धा देवावरती. मानतोय की बा शनिवारी खाणार नाही मी सोमवारी खाणार नाही कस काय किती शनिवार म्हणजे आपला. अ याचा अ हनुमानजीचा असते हा तर मग. अरे तू तु त्याला काय म्हणाला शनिवार नाही अरे बा तुला माहीत नाही का.
हा तेच तर आता खूप लोक असं शनिवारी उपास धरतात.
हम.
ह सकाळी सकाळी असं देवाच्या पाया पडायला जात तर गावामध्ये तर ते स सगळे लोक. लोक जातं त्याचं काही नाही.
होन. मग बाकी काय आता.
बाकी काय आता इकड.
काय दिवाळीची वाट पाहणं चालू आहे का नाही काय.
हा दिवाळीची वाटपण चालूच आहे. दिवाळी म्हणजे खूप मोठा सण आहेेत ना आपल्याकडं.
हो दिवाळी म्हणजे पूर्ण भारतभर साजरा केला जातो ना.
हा सगळीकडच.
हम् म्हणजे पूर्ण विचार करा तुम्ही कि शाळेला बी महिनाभर सुट्ट्या देतात.
नाही सर्वात मोठा सन आहे ना ते.
दिवाळीला मग दिवाळीला बी दिवाळीला सण म्हणजे असं का मानतात बरं तुम्हाला काही माहि. का त्याच्याबद्दल की दिवाळी म्हणजे काय राहते.
म्हणजे ते दिवाळी बद्दल की जास्त माहिती पण नाही पण ते असं नेहमी. आयुष्यात असं युक्तीने ते सण साजरा करतात.
हा ते बी बरोबर आहे म्हणजे आपल्या जी. आपल्या हिंदू धर्म आहे मजे समजा. श्रीराम जेव्हा वनवासाून वापस आलते.
हो ते पण आहे तुमच.
तर त्या टाइमला अ लोकांनी फटाके फोडले होते जल्लोष केला. साजरा खेलता महिनाभर.
तर. असं म्हणजे आम्हाला कानावर आलेलं आहे कि बावा याच्यामुळे दिवाळी सण साजरा.
अ मी पण हा मी पण ऐकलेलं हाय काय अर्जार्‍याच.
हो ना दिवाळी दिवाळी हासन म्हणजे किंवा जे म्हणजे सा वनवास जेव्हा घालता रामाचा
हो
ते तेव्हा सुटला होता ना म्हणजे ते घरी वापस लते त्यामुळे मग लोकांनी काय केलं तर म्हणजे महिनाभर जल्लोष साजरा केलाता बवा आमचा राजा वापस आला वनवास हे करून म्हणजे बापाच जी समन्न आहे ती पाळ ्या वर्ष संपून वापस आला त्यामुं लोकांनी म्हणजे महिनाभर असा हा खुशी झाल त लोकांना म्हणजे फटाके फोडणं जेवण चांगलं गोडधोड खाणं नवे कपडे घालणं
शापस म म मला आपले जे असं वृद्ध माणसं आहेत ना ते रेज म्हणतात
होन आता म्हणजे बघा ना आता आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सण लय मोठे आहेत
खूप सण येत आपलं म्हणजे वर्षभर सणच असं चालच राहतात ना
मात्र सण आहेत मात्र त्यांना बी असं एक असं एक म्हणजे उद्दिष्ट आहे त्याच्या मागे बी बघा ना तुम्ही
हा सगळ्या मा सगळं असना मागं खूप कारण आहेत एक एक कारण आहे तर सगळ्या माग महत्त्वाचे
हा असा एक सणही नाही की ज्याला स्पेसिफिक असं कारण नाही की बा हे कशा कशामुळे बनवतात असं कोणी असं प्रत्येक जण सांगू शकते की हे याच्यामुळे बनवतात आता गुढीपाडवा गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा सण नवीन वर्ष समजा
हा
गुडी उभारणे
होळी एक झाला होळी लानले करायचस हा
होळीला म्हणजे आता होळीला आप आपल्याला मजा येते मात्र लहान लेकरात किती उत्साह असतो ओडीिसा
हा नाही ते सण त्यांच्यासाठी साजरा केला जातो ना कि त्यांनाकास निरोगीरा होते
होळी होळी म्हणजे काय असती बण होथोळी संपणं आणि रोगराई खतम होणं
हा
असं आहे ना होळीचं कारण एक
हम्म ते होळी आहे ना का होली का नावाची एक
हा हा होलिका नावाची एक हे होती काय म्हणत्यात त्याला ते
राक्षस असत ते असत ना हा
तर त्या दिवशी त्या राक्षसाला दहन केलंत म्हणजे जाळ आलं होतं
हा
तर ते कोण जाळलं ते मला नाही माहित मात्र जाळत आलं होतं
हा ते राजान गावाच राजान असं जाळलेल होत ते एक ऋषीमुनीने सांगितलं होत त्यांना बहुतेक
हा तर ते म्हणणं की तिथून अशी रोगराई खतम झाली ती जेव्हा ती दुष्ट म्हणजे जी होती ती जाळली की तेव्हापासून ते रोग तुम्ही असं जाणवान बिन कि होळी म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत असं सर्दी होणं खोकला येणं ताप हे कंटिन्यू असते आणि ते होळी झाली की अशी रोग रे बंदच झाल्या होती. आता थोडं आता होतय म्हणजे आता कसं. आताचं वातावरण चांगलं नाही हे नाही त्याच्यामुळे होतय कस का की पोल्युशन वाढलंय हे झालंय. ते झाले त्याच्यामुळे होते काही जणांना मात्र तुम्ही बघा रोगराई असं थोडी कमी होते म्हणजे कीटाणू हे ते कमी होतात पूर्ण.
हो ना.
आणि होळीपसून मेन उन्हाळा लागतो.
खूप मोठा असतो पुन्हा काही काही ब समाजामध्ये ते खूप होळी मोठी असते.
हम्म तुम्हाला काय म्हणजे असं माहित आहे का होळीबद्दल काही म्हणज
हा सगळे बांजार समाज आमच्या समाजामध्ये होळी असे खूप मोठे आहे सण हे सगळ्यात मोठ सण होळी आहे. दिवाळी आणि होळी दोन च सण साजर आहे.
हम् हम् हम.
तर कसं सगळे असं नाचतात होळीला डपळे वगैरे लावून रंग लावून हा सगळे सगळेच गोळा होतात एकत्र. पुूर्ण गाव. हा दारू गिरु पिण किंवा मग असं सगळं मटण गिटण पत्त नाही पत्ते नाही पत्तते नाही दारू गिरि पिऊन डान्स करणार समजा
आमच्या इकडे पत्ते खेळतच अस वाटते बहुतेक पत्ते म्हणे मला तेढं माहीत नाही म पत्ते खेळतात अस वातते मला.
खाणं पिण डान्स करणं हे एवढं आहे फक्त आमच्या समाजाचे गाणे लावून आमच्या महाराजां गाणी लावून.
हा हा ह डी जे लावणं म्हणजे असं म्हणजे खुशी व्यक्त करणं.
हा ज्याच्या घरी मुलगा झाल्या तथ बाया नाचतात तिथं.
हा हा हा.
हम् म्हणजे बाया माणूसन
म्हणजे एक आपला हिंदू धर्म म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ धर्म मानतो ना आपण.
हा धार्मिक हेन ना आपला धर्म
हा आहे बी ना.
मग आपण स आपण रामदेव भगवानाला मानणारे आहोत ना.
हम्म हम्म हम.
पहिल्यापासूनच श्रीरामला मानत आले.
हो ना हो ना. हो ना हो ना चला मग बोलू.
हो चालेल चालेल.